हॅलो.
हॅलो.
हो येतोय आवाज?
हो हो येतोय. पण कट होतोय थोडसा.
हो हो पावसामुळे रेंज प्रॉब्लेम येतोय ना.
हो हो आता येतोय ना. ह. ह. काय चाललय मग कुठे ट्रिप ट्रिप वगैरे काढणारे का तुम्ही?
एवढ्या पावसात.
म कधी पाऊस उघडल्यानंतर.
नाही आईची शाळा सुरूये, त्यामुळे नाही शक्य. तस आम्ही अक्कलकोटला जाणारे. हो म्हणजे मिस्टरांची सुट्टी ऍडजस्टमेंट नुसार.
अ मी म्हटलं रेनीगं सीझनची ट्रिप काढली असती आपणं.
रेनी सीझनची. नाही ना एक ट असल मग काही वाटत नाही पण, छोटे मुलं असले का प्रॉब्लेम होऊन जातो ना.
ओके मग आता न जाता आपण पुढच्या महिन्यात जाऊया.
चालेल ना.
तेच म्हटलं ताईंना विचारून घ्यावे. आणि अजून कोणी फ्रेंड असतील आपल्या तर त्यांनाही जोडी करूया.
ज्या इच्छुक असेल त्यांनी त्यांना घेऊन जायचं.
अम्.
नाही का? ज्या ज्या इच्छुक आहे. त्यांना घेऊन जायचं.
हा म तशी आपण नावाची लिस्ट करूया. आणि करूया म एखादी छोटीशी ट्रप.
वन डेच करायची.
हो चालेल ना हा वन डेच कारण की माझी ही मुलं जाता त माझाही मुलगा दाहवीला आहे, त्यामुळे मला त्यांच्यासाठी लवकर वन डे झाली तर काही हरकत नाही.
हो ना.
हम्म तसे आपण संडे बघूनच करूया म्हणजे सुट्टीच्या दि
हो एकच मुलगा आहे का?
नाही दोन मुलं आहे मला अ तर. मोठा मेकॅनिकलला आहे आता छोटा दहावीला आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं तुम्हाला
नाही मला एकच मुलगी ती तीन वर्षाची झाली आता.
हो छोटी अजून.
हम्म छोटी अजून ना ते मोठे कसे असले का त्यांना घरी. ठेवुन जाता येतं छोट्यांचा प्रॉब्लेम होऊन जातो ना.
हा.
हम्
हो आणि कोणी तुमचे अजून फ्रेंड असतील तर आपण त्यांच्या बरोबर जाऊया नाहीतर त्यांना ही बघू. विचारून.
हो तुम्हाला कुठे कुठे आवडतं फिरायला.
मला काय आपलं. इथं धबधबा आहे आपला नाहीतर सोमेश्वरला जाऊन येऊया शॉर्टकट.
सोमेश्वर तर काय आम्हाला अर्ध्या तासचचं आहे.
हो का हम्. बघूया म आपणं म्हणजे मला तर आवडतं भरपूर कोकण फिरणं हे ते म्हणजे मला फिरायला आवडतं. शक्यतो पण म आता कोणी जोडी असली तर मैत्रिणी वगैरे तर जास्त एन्जॉय होतो म
हो हो.
ह हं फॅमिली बरोबर तर आपण जातोच नेहमी म्हणून म्हटलं विचाराव ताईनला.
आज काय पाऊस तर सारखा चालूच आहे.
हो ना पाऊस चालूच आहे सारखा.
आणि इथल्या पाऊसात भिरायला पण मजा येत नाही नाही का इतकं कंटिन्यू नको पाऊस. पाऊस पाहिजे पण असा कंटिन्यू नको.
परत एकदा ठरवूया म काय करायचं ते
चालेल ना.
हम अजून काय म्हणता मग.
काही नाही तुम्ही कुठे कुठे. आषाढीची आता काय तयारी करता पाऊस काय सुचू नाही घराच्या बाहेर पडच देत नाही भरपूर इला रेंट. काहीतरी बघू म्हटलं नऊवार वगैरे बघू. पण काय बाहेर घराच्या बाहेरच पडता येत नाही तर तो कंटिन्यू पाऊस चालू आहे. सार्थास पण सुद्धा तो उघडत नाही.
हो आमचं काय आता बघूया.
ब.
न्रस कायकना भेटती की काय.
हा हा.
मग तेू काय काय करणार आहे नक्की.
कशाला?
उपासाला.
उपवासाला आता सध्या आम्ही दोघीच आहे घरी माझे मिस्टर पण बाहेर गावी गेलेले.
हम्म हम् हम्.
त्यामुळं बघू दशम्या वगैरेच हो तस पण म साबूदाना वगैरे आवडत नाही.
हम्.
मग बघू दोन्ही मिक्सच्या दशम्या वगैरे.
हो - आमचं काही नाही आमच्या पोराण आमच्या मुलांना खिचडी आवडती. खिचडीपेक्षा ते वडे आवडतात त्यांना शाबूदाण्याचे तळलेले. हम्म.
ते माझ्या मुलीला खिचडी खूप आवडते असा पण माझ्या मिस्टरांना उपवास असतो. दर रविवारी दर -गुरुवारी टिफिन ला दर गुरुवारी मग खिचडीच असते. आजच ती म्हणत होती खि चडी -बनव खिचडी म्हटला आपल्याला परवा खायची खिचडी आपल्याला शनिवारी उपवासये मगं शनिवारी खायची उप खिचडी.
हा हा हा. तेच तर आमच्याही पोरांचं चाललंय काहीतरी करा. किंवा मग चिप्स वगैरे तळा असं चाललंय पोरांच.
हा हां.
साबुदाना अ- साबुदाण्याचा चिवडा वगैरे तयार कर म्हणे घरच्या घरी मग आता बघूयात. काय करायचं ते.
हम् आणि अजून अ -तुमच्या दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जर जायचं असल तर आता सध्या रेणीची जरी केली रेनी सीझनची तरी आपण विंटरमध्ये जाऊ शकतो ना?
हो जाऊ शकतो ना.
हा म्हणजे दिवाळी नंतर तेव्हा कसं म्हणजे सुट्ट्या पण असतात मुलांना. त्यानंतर पण फिरू शकतो आपण असं.
हो, तुम्ही जॉब करता का?
नाही घरीच असते मी.
हां हां.
हा घरीच असते हे मुलांमुळे जाता येत नाय ना कुठं तस मी कामती वर्कच काम करते मी मोत्याच्या रांगोळ्या अ -परत हँडमेड नत करते तयार. आणि मोत्याची ज्वेलरी पण तयार करते मोगरा वगैरे म्हणून नाय का ते मोगऱ्याचा गजरा वगैरे असं ते.
हो हो हो.
हा ते करत असते मी घरी. मग त्याचे कानातले वगैरे तयार करत असते.
हो हो -तर रेंटनी पण देता का?
हा हो रेंटनी पण देते आणि असं म्हणजे विकत पण देते बो. ज्याला लागत असल त्याला असं हम्, तुम्ही काय करता?
ले वगैरे आणि जे हार वगैरे राहते कशे दिले जाता? कशी देता काय रेंट याचं त्याचं भाडं वगैरे?
हा मी म्हणजे अजूनपर्यंत दिलेलं नाही मी तसं देऊ शकते म्हणजे अस. ति मी रेंट ने देते ना म्हणजे विकत तर सेलिंग प्राइस माझी. ते अ नुसते कानातले आणि. तो मोगऱ्याचा हार अस बघ गळ्याला थोडसा छोटा शॉर्टवाला हा. तो अडीचशे पर्यंत जातो मग अडीचशे तीनशे पर्यंत जशी डिझाईन असली तस.
आणि मोठा हार आणि छोटा हार दोन्ही घेतले तर.
अ मोठा हार ना मोठा म्हणजे तो थोडासा छातीत. पर्यंत का लँगवाला जास्त. छत्तीस इंची हा लॉग व हा. छत्तीस इंची का बरं बर मग छत्तीस इंची ना तो. तीनशे साडेतीनशेपर्यंत जाईल तुम्ही कसे फुलं घेता कशं डिझाईन घेता त्यावर आहे ना.
हो हो हो,
हम मंगळसूत्र वगैरे पण करते तयार मी बेंगल पण करते. आणि यात अंगठी वगैरे पण असते त्यात.
हा हा मोतचीच का.
हो मोत्याचीच ते मोगरा गजरा म्हणून आले मोगऱ्याचे आले होते पहामाग. सध्या आता फॅशन चाल हाय त्याची जास्त मोत्यायची ज्वेलरी ते. नत पण तयार करते मी मोत्याच्या त्याच्यात.
हो,
हा प्रेसची आणि अडकवायची दोन्ही पणना तयार करते.
मग सेलिंग कसं करतात. तुम्ही असं दुकानामध्ये जाऊन की कस्टमर डायरेक्टली ऑनलाईन बघता.
नाही म्हणजे ऑनलाईन तर अजून नाही चालू केलेलं मी ना सध्या फक्त. सुरुवात केली तर माझे स्टॉल वगैरे लागतात. पण मग ऑनलाईन टाकले तर जर कॉल आला तर मग देऊ शकते घरी घरी आल्यावर.
हं हं हं, स्टॉल वगैरे कुठे लावता.
स्टॉल आमचे नगरपालिकेचे वगैरे लागतात ना हो.
हा हा हा, तुम्ही याचं हे करता का. काय म्हणतात. त्या महिला असतात बघ ना हा हा बचत गटाच करत. त का.
हा त्याच करते मी आणि असे स्टॉल लागतात ना आपले. मी जनशिक्षण संस्थेत पण होते ना शिकायला त्यांच्या. थ्रू पण स्टॉल लागले होते तर तिथं पण केलं होतं मी
हा हा,
हम्म अजून तुम्ही काय करतात.
मी सध्या काही नाही आता बीएड ला ऍडमिशन घ्यायचं चाललंय.
हम हम हम.
म्हणजे इतक्या दिवसातच करायला पाहिजे होत पण ही छोटी होती त्यामुळे माझं ऍडजस्ट नाही झाला.
हा मुला आले की का शिक्षात प्रॉब्लेमच येतो थोडा साडथळाच येतो.
हो, पण मुलींना तोच किती नाही म्हटलं का तो अडथळा राहतोच मुलींना.
हो मॅरेज मॅरेजपेक्षा इथे मुलं झाल्यावर जास्त म मुलांना सांभाळायचं हे करायचं. तो प्रॉब्लेम येतो.
अ ती काय एक तर समाळायला कोणी राहत नाही तो प्रॉब्लेम होऊन जातोय.
हा माझं ही तसच झालं मी बी एम ए केलंय. पण नंतर मुलांमुळे मग सगळं हे झालं मग घरी बसून मग आपलं छोटासा व्यवसाय करते. जे करता येईल ते असं.
हम्म मला पण भरपूर ब्लाऊज वगैरे शिवता येता.
ह ह ह.
पण ते कसं घेतलं का ते अम त्या माग लागते घरचे काहीतरी शिकून थोडसं म्हटलं बी एड वगैरे केलं केवढी एम एस सी शी झालेली आहे.
हो का अरे वा.
हम्म.
हम्म. माझं बी एम ए झालं पण मग काही करता नाही आलं मग आता मुलांना शिकवायचं ये. आणि आपलं छोटस काहीतरी आपल्याला घर बसल्या कर ता येईल असं करायचं हम्म. आणि काय म्हणतात तुमची मुलगी क कशी आहे.
मजेत.
हो ना ओके.
आज पावसामुळे तिला पण स्कूला नाही पाठवल असं काही किती जोराचा पाऊस चालू होता.
हो ना मी पण मुलाला नाही पाठवलं. म्हटलं जाऊ दे क्लासला पण नाही गेला आणि शाळेत पण नाही गेला मग तो आज.
हो ना नाही पाऊसच चालू होता सकाळी तिची तयारी झाली पण पाऊसच चालू होता. म घरीच ठेवलं तिला.
हम्म.
विनाकारण थोडं म्हणजे दोन दा साठी हाल करून घ्यायचे. परत सर्दी वग रे झालंय तर प परत प्रॉब्लेम त्यापेक्षा म्हटलं थांब बाई घरी. तिची तयारी झाली होती रे कोट आहे रेनकोट घालून जाते म्हटलं नाही ग बाळा थांब.
हा नाही तेेत आहेच ओ तोच प्रॉब्लम येत तो जायात काही नाही पण पावसाच एवढा जोरात चालुये.
हम्म तेच ना.
बर बर म तुम्ही ठरवा असल्या कोणी तुमच्या फ्रेंड्स वगैरे तर आपण ठरूया ट्रीपचं नंतर.
हो चालेल ना.
ओके चालेल चालेल ताई हा. ओके ठेवते.
आज कॉल न होता का हे .